हा येतोय ना आवाज.
हा येतोय आवाज माझा येतोय आवाज
हो येतोय.
हा नेटवर्क इशू त्यामुळं हो. हो नेटवर्क इशू आहे ना मला खूप त्यामुळे काय कॉल लागतच नाही सारखे कॉल कट होत आहेत.
हो पण हा नेटवर्क मध्ये जावं
हार पावसाचं वातावरण हा माझा येतोय ना आवाज
हो येतोय
एक दोन कॉल असच माझ कटच झालंय नेटवर्क इशू मुळे.
हा मग ते कॉल फेल जातात ना.
हो ना.
नेटवर्क मध्ये रा नाही तर तुमचा पण फेल जाईल माझा पण जाईल.
हा तसच होतय.
काय करता मग?
अ काय नाही झालं जेवण वगैरे तुमचं?
हो झालं जेवली आत्ताच बसले होते. भांडी वगैरे नंतर घासी जरा बसू दे कॉल बघू दे कोण आहे का?
हा मी पण आवरल जेवलं आणि बसले म्हटलं कॉल वगैरे. पण नेटवर्क इश्यु एवढा होतय क काय फोन लागत नाही समोरचा आला तरी तो कट होतय.
हो का?
हा...
नाही नाही. हो नाही आता नाही ना पाऊस.
नाही ना पाऊस आमच्या इकडे पण पाऊस पडला थोडा आता ऊन आलय
हो का आमच्याकडे पण ऊन हाय.
बोला मंग बाकी का काय जेवला तुम्ही. हा ना ऊनच आहे पावसाच्या महिन्यात ऊन पडतंय.
हो आणि गेल्या वर्षी पा उन्हाच. दिवसाला पाऊस पडला.
गेल्या वर्षी सगळ्या म्हणजे सगळीकडे ते वाळवण वगैरे काहीच झालं नाही.
हो तुम्ही काय केला का पावसाची तयारी.
पावसाची तयारी का नाही पावसात फिरायला वगैरे आवडत. वॉटरफॉल्स वगैरे बरगायला आवडतं तुम्हाला आवडते की नाही.
हो हो आवडतय मला पण खूप आवडतं.
हा काय काय बघायला आवडतं पावसात भिजायला आवडतं.
सगळं. आता पावसात भिजायला पण आवडतं फिरायला जायला मंदिरात वगैरे जातो आम्ही.
हा ना कोणत्या कोणत्या मंदिरात जाता
आम्ही जास्त ते एकवेरीला जातो कारल्याला माहित आहे का तुम्हाला?
हा माहित आहे.
कधी गेलात.
नाही कधी गेलं नाही पण, माहित अस सोशल मीडिया वरती. वगैरे बघित.
हा व्हिडिओ वगैरे खूप येतात ना.
हा...
हम्म आणि सोशल मीडिया मु आपल्याला खूप काही कळतं पण, म्हणजे कुठ. काय होत जर आपण तिथं जाऊ नाही शकत, तिथे आपल्याला सोशल मीडिया द्वारे जाता येतं म सगळं समजत ना.
हम हम हम.
हम्म. सोशल मीडियावरतीच बघितलं म्हणजे इं्स्टाग्राम वगैरे असल्या ह्याच्यावरती बघितलंय. पण असं गेलं नाही कधी.
हो.
अक्कलकोट, तुळजापूरला वगैरे असं जातो आम्ही.
हो का मी तिकडे नाही गेले कधी.
नाही का अक्कलकोटला नाही गेला काय!
नाही गेलो.
म आजून कुठे कुठे आवडत फिरायला?
जातो आम्ही म्हणजे, सगळीकडे फ्रेंड्स फॅमिली वगैरे असत ना. तर जातो.
अच्छा म मग आता घरी काय करता तुम्ही?
तुम्ही कुठे कुठे फिरायला गेलता का?
आता सुट्टीत आम्ही तिकडेच गेलो अक्कलकोट तुळजापूरला वगैरे. बाकी नाही कुठं म्हणजे, असं देवदर्शनासाठी असं फिरायला म्हणून नाही कुठे गेलं हा. म्हणजे ते अधिक मास होता, ना त्यामुळे अधिक मासात तर देवाला गेलं चांगलं वगैरे असत. त्यामुळे.
हो. आम्ही आता फिरायला तर नाही गेलो पण आता जाऊ. असं फिरायला म्हणजे बीच व वगैरे गेलतील तुम्ही बीच, व नाही गेला लांब आहे का तुमच्या इथ. हा आमच्या इकड
बिचला म्हणजे, अच्छा कोणत्या बीचला! बीचला गेला तुम्ही.
कशेद बीच.
अच्छा मी अलिबागच्या बीच ला गेलोय.
हा अलिबाग वरून जवळच आहे काशेद.
हा आणि रेवदांडा बीच ला.
हो का रैवडंडा मस्त आहे ना बीच. आम्ही जातो कधी कधी, आमच्या इथन एवढा काही लांब नाही आहे तो अलीबाग.
हा हा म्हणजे मी असं फर्स्ट टाइम गे. बीचला, एकचूलि मी आताच माझ लग्न झालं ना सात महिने झालं माझ्या लग्नाला. नाला.
हो का.
हां. त्यामुळे मग जाते फिरायला सारख आहे.
हो नवीन नवीन लग्न झालं तर जायलाच पाहिजे फिरायला.
हा ना मग नंतर नाही भेटणार फिरायला मग मिस्टरांना जेव्हा सुट्टी असेल तेव्हा मग आम्ही जातो फिरायला.
हो नंतर सगळं येत ना काम वगैरे. आत्ताच फिरायचे दिवस आहेत नंतर काय नाही होईत. बोलतात की हा फिरवू पण काय नाही फिरवत
हो काय तुमच्या लग्नाला किती वर्ष झालं?
माझा नाही लग्न झालं.
नाही झालं का ओके. हा मग काय करता तुम्ही?
ते घरीच असतें.
हा.
टेलर आहे मी. अरीवर्क सुद्धा करते मी. सगळं शिवता येत आहे ड्रेस ब्लाऊज
छान मस्तच. घर बसल्या बिझी काय तरी काम हा अरी वर्क आता ट्रेंडिंगच आहे.
हो आिवर् पण करते मी तुम्ही पण घरीच असता का?
हा मी घरी असते माझं ऍक्च्युली एज्युकेशन चालू आहे.
काय करता?
माझे अजून चालू आहे एज्युकेशन मी सॅपमध्ये बँकिंगचे एक्झाम वगैरे मी जॉब करत होते अगोदर. पण आता ही लग्न झाल्यापासून मग जॉब नाही करत. ऑनलाइन क्लास करते मी एस एपीचा सॅपचा म्हणजे बँकिंगचा
हो पण चांगलं आहे. काहीतरी करायला पाहिजे नुसतं घरात बसून काय आहे.
हो ना. मग अभ्यास वगैरे असतो स्टडी वगैरे असतो. मग काम करून स्टडी वगैरे करत बसेच हो.
हो. काम काय आपलं संपत नाही.
हा. मग तुम्हाला आता मे महिन्याच्या सीझन मध्ये जास्त ऑर्डर वगैरे असतील आरी वर्क लग्नाच्या सीझन मध्ये
हो लग्नामध्ये कायम घटतंय सगळ्यांच या द्या रस्ता
आणि मग आता वटर पौर्णिमेमुळे पण असतील ऑर्डर वगैरे
हो आहे ब्लाऊज शिवायचा आहे.
कारण की माझी माझी पहिली वट पौर्णिमा आहे ना? तर मी एका लेडीज कड दिलेलाता आरीवर्क साठीच दिलेला ब्लाऊज छान मस्त त म्हणजे मी पहिल्यांदा दिला असा बनवायला आरी वर्क साठी नाही तर मी आता लग्नात वैगरे घेतले एंगेजमेंट ला वगैरे रेडीमेड असतं साडी वरती पीसला तसंच घेतलं.
हो का पण आपण अरी वर्क करून घेतलेला खूप छान दिसतो.
हा नाही दिसत मी बघितला डिफरन्स. दोन्ही मधला बघितला
हा. हा मस्त वाटेल तुम्हाला एकदम भरलेला वाटतो.
आणि त्यांनी छान बनवून दिलाय. ती नवीन एक ट्रेंडिंग स्लीव, आलेली लटकन. हा, ते हा येस हा येस ते करून घेतल, म्हणजे ते ट्रेंडंग बघित म्हणून करून घेतल. म्हणलं पहिली वटपौर्णिमा आहे. हा ना छान वाटतं ते पहिली वट पौर्णिमा आहे मग मी घेतलं करून. नाहीतर मी रेडीमेडच घेणार होते, पण म्हणलं जाऊ दे करून तर द्यावं असे पण रेडीमेड ला पण तेवढेच पैसे जातात आणि असं घेतलं असं बनवायला दिलं तरी तेवढेच पैसे जातात काही डिफरन्स नाहीये. आता रेडीमेड पेक्षा आणि खूप फ्रीज दिसतं, आणि ते हँड नी केलेलं वर्क ये ना ते एकदम उठून दिसतं. आणि त्याचे मनी वगैरे पडण्याची शक्यता नाही म्हणजे हँड न केलेलं. आणि जे रेडीमेड पिस वरती आहेत ना? हा रेडीमेड न केलेले आहे ना त्याचे माझे आतापर्यंत जरा पडलेत म्हणजे बऱ्यापैकी!
हा आणि काळे पण पडतात ते.
हा हा मग ह्या ताईंनी मला एवढं सुंदर बनवून दिलं ना खूप छान बनवून दिलं.
हो हो का, हा मस्त वाटतं आणि ब्लाउज पण एकदम भरलेला वाटतो ना मग लूक येतो मस्त. तुमची आता पहिलीच वट पौर्णिमा आहे म्हणजे तुम्ही भारी नटणार मेकअप वगैरे आणि साडी छान असली का आपला लुक पण छानच दिसतो.
छान हो मस्तच. छान वाटतं पण मग ते करायला आरिवर्क करायला खूप म्हणजे खूप मेहनत आहे- - ना?
हो पहिला मला तर काहीच नव्हतं जमत मी पण आत्ताच केलाय क्लास जास्त दिवस नाही झाले. दोन तीन महिने झाले. ते मी माझाच केलाय आरी वर्कचा दुसऱ्यांच अजून घेतली नाही ऑर्डर! पण शिकायला खूप टाईम लाग तो. तो कसा एक एक मनी घ्याय लागतो ना विनून? एक एक मनी विनाय लागतो आणि डिझाईन करायला खूप टाइम लागतो.
हा ना चांगलं‌ छान वाटलं तुमच्याशी बोलून!
हा ठीक आहे.
चालेल बाय.